हॅलो.
काय करतोय?
काय नाही बसलोय. आठवण काय ये ते आठवण तुलाच नाही आठवण.
फोन एक करायचा कधी तर.
आ मी करतो तूच नाही करत कधी.
ब, मग काय चालेय पाव
पाऊस आहे भरपूर, तुझ्याकडे?
आमच्याकडे पण आहे भरपूर आहे पाव तेन.
इकडेन भरपूर असतो र तुमच्यापेक्षा.
ब झालं जेवा आणि
जेवण झालं, तुझं?
झालंय माझं पण जेवण झालं.
मग अभ्यास कस चाल
अभ्यास चाललंय बरा आता काय लई लोड अभ्यास मुळे आता
मग कॉलेज ला कोणत्या आहेस?
कॉलेज हाय इकड एसी एम ला आलोय.
ए एस पी एम ला. लांब आहेस मग खूप‌
मग काय लय लांब आलोय
कॉलेज कसाय?
आं.
कॉलेज कस आहे तुझं?
कॉलेज हाय लई सिक्स पण नाई न साधर पण हाय मापात आहे.
आहे ना, अभ्यास बिभ्यास कितपत करतो तू.
आता चालू करणार आहे आता स्टेशनल लाय म म्हणलेली म्हणून आता सोळा तारखेपासून सेस्नल म्हणतील म्हणून अभ्यासच चालू करायचाय.
आ, मग पहिल्या सेमिस्टरचा रिझल्ट आला की नाही?
आला की पहिल्या सेमिस्टरचा रिझल्ट त्यात दोन बॅक लागलं.
आ.
हम्म. त्यात युनिव्हर्सिटी आमची डिबट आयरे, काय सांगता येत नाही.
चांगलीच आहे म युनिव्हर्सिटी तुमची.
मग काय युनिव्हर्सिटी चांगली आहे त्यामुळ ब काय चा म्हणत तू, बॅग च हाय ना ब
बॅक सुटणार कधी म आता?
बॅगच आता सप्लिमेंट फॉर्म भर लाई आता टाइम टेबल आलं की येतोय डबल
सगळ्यांची
हम्म डबल पेपर द्यायचं म्हंजे सोडाय सुटवायचं त्यात आता
कॉलेजला जातोस की नाइ तुला
रेग्युलर कुठ र प नाही जात कधी तर जातो पाऊस असल्यामुळे जात नाही रे.
बराय कॉलेज लांब कितीय तुमचं?
हा पाऊस असल्यामुळ जाणं होत नाही रे पावसात
कॉलेज लांब कितीय तुझं?
जवळाय कॉलेज इथून जवळच हाय त्यामुळं म तुझं काय चालूय?
माझं काय नाइ आता जेवण झालो आता झोपणार
बरं मी आता थोड्या वेळात तुझा कॉल ठेवला की झोप मग
घरचे कसे आहेत?
घरचे बरेत सगळेत अ मम्मी भांडी घासती पप्पा झोपल्यात हम्. तुझं काय घरची काय करती मम्मी?
माझी मम्मी उद्या होणार मटन संपलेलं
बं
माझ्या घरची काय
आं
म बाप
हॅलो.
हॅलो
हा ब बाबा झोपलेत रे आ
अं सेमच्या पहिली कसे पेपर दिलेस?
उं.
सेमचे पेपर कसे गे
गेले तसेस पहिले गेले बरे गेले चांगले गे ते.
हम्म हा एक्स्टर्नल किती यात आजून एक्स्टर्नल
उं.
सगळ्याच वर्गात एक्स्टर्नर येतो की नाइ तुमचा एक्झाम डे
दोघय एकच असतू एक्सटर्नल आणि सुपरवायझर एक
हम्म एक्स्टर्नल कडक असतो की नाय तुमच्याकड
हा मापात असतोय एवढा पण लय कडक पण नाय लय असा पण नाय खरा
किती मितलं हो आम् आमच्याकड म तस पीन अजिबा
नया हा हा तुझी युनिव्हर्सिटी कुठलीये?
माझी पण तीच तुमचीच डी पा टू
तेच हाय रे
युनिव्हर्सिटी तीच हाय तुमचीवाली
फार्मसीचा पॅटर्न चेंज झालाय म्हणतेत आता ए आय सब्जेक्ट ऍड करायचेत म्हणतेत ये आर
काय माहित आता हे झालेत तुमच्या इकडे तुम्हाला सांगितला
आम्हाला म्हणले ती हुत्याला ऍड करायचेत म्हणले सब्जेक्ट हम्म आणि बू पॅ तीस ट टक्के कमी झालाय.
म काय मग फिरायलाही कुठ जातो कां नाय अं
फिरायला जातो आता मी गणपती जाऊन तू जातोस की नाय कुठे फिरायला. हॅलो हा कॉलीन कट केला वाटत